ते त कोण आहे नाही.
कोण ए हो.
कोणाला बोलताये.
ते पट्रोल हे का.
म्हणजे मी टाकीन तुझी चालू असल्यावर.
फोन चालू आहे कार्याच. किती उत्तर ते केली का उत्तर नाही रे. फोन चालू असल्यावर नाही ब हे करणं पडत. आवाज येत नाही द्यो मोबाईल मध्ये बारीक आवाज येऊ रा माझे. मग त्याच्या संग नाही ग आपले आपले बाया बाया आहे होना. हा आता हीन खूप असेच आपलेच गप्पा मारायच्या हाव का? हा. चालु हाय.
आली लाईट आली हो घरी
अ मंग करणार लवकर दाशी
लाईट आली.
करूली मग मला आवाज द्या मग मी तोवर धुण घेते ह
अहो लईट आली ना
तुम्ही मग काडी निंबाईले निबर
अहो ताई लाईट आली.
काही कर पण मग मला बाजरीची भाकरी करू दे दोन चार मी मग ठेवलो की करून
लाईट आली म्हणलं लाईट
आं
लाईट आली ना कशाला जाते आता
लाईट आली पण मग चोलीवरच्या बारी लागत्या.
हाव का बर हो.
महागल माहेरला ओढलं ते माया काय म्हणजे काय काही येत काय दादागिरी हाज ना
फोन चालू आहे ना आमचे कार्याचे होतय त्यांना फोन चालू हेना.
हाव ना.
खंबट पाहुणी ना
त्यांला काही समजत नाही.
हम्म
राग हे त्यांना
हम्म.
चे ते काही बोले चालत दुसऱ्याला पण त्याला बोलल नाही कोणी तो बरोबर करेल त्यांना एका शब्दाची
असं काय हो?
जीबित
हम्. बई कायचं एका शब्दात म्हणजेला की मा मी काही म्हणलंत का दुसरं म्हणलं
तुम्ही त्या त्या कोन तुमच्या बायाला तवा कशी चीव झालती मग कस येतो लागाय त्या मग तेत माणसं
काय म्हणून राहिले हो ते?
हे बाय मानस मानस बोलू राहिली ग
हा. आता
कारे आपचं आमचं मग नंतर लावा ना आं. हाव झाल तिजे आता सकाळपासून पाच कॉल नकोला एक महिने घरी
कोण म्हणता हे
आज - - हे ब कॉल कसा येतोय. तुम्हाला खोटं वाटतं असलं तर. हा यबा ह यबा. आमच कार्यॲप चालूय इथं. त्यान देवा त्या मला एक मिनटं बोलायचं आहे म्हलं त्याच्यात नाही बोलण चालत.
याच्यात नका बोलू म्हणा बाई तिकड त्यांच्या फोनवर फोन करा म्हणा.
हा, हा. मतावरचाच गेईल तिचा नंबर. हा.
त्यांच्या फोन वर करा म्हणा.
हा.
तुमच्या घरी आले काही ये? भाऊ सकाळीच.
चंदुदा
नाही आनखीन एक करते ना.
हा हो का
हा म तुम्ही करा
बर बर
माझ्या तवर पोळ्या बि व्हत्यात तुमचा फोन हुस्तवर
हा हाव ना उद्या दिव आज आजचा दिवस आहे आपल्याता त्याचा
हावना
हम्म सोमवारपर्यंतच सांगेल त्यांना हम्म
किती मिनिटं झाले हो चार, पाचच मिनिटं होत आले आणखीन अजून
पंचाळीस हम्म
तुमचे लावलय ते को त्या दिवस भर होय भद लावले त्या दिवशी गेल तेन तेचा तिथं आम्ही वा्पिस आलो ते वावरत गेलती. आमची समजतस नव्ह
अ
झालंय भाजी भाकरी
नाही हो चालू ये हे बंद करा ते मग फोन चालूय ना
हा ले काय नकलगरी
छोटूय काय बागारी काय घ त ह कमी कारण ते बंद कराणा नाही ते कमी करा आवाज
हे फोनच लयच हे झालं
हो ना हा माझे वग रेखत आज पूर्ण करून घेणार आहे आमच्या आज त्यांना नंदावईच्या नांदावईच्या घरी सकाळी जोम बशल त्या
हा हो का टिक टॉक अज कोणी तू कोण चाले पास्तीचे आता मान लाव नाहीय पास्तीला
काय म्हणता येत तई
ते म्हण ते तिकून येले गिकून ला आले म्हणा तिकूनचेले आता तिचे पाच पूर्णऊन जाते आता
हम्म
नाही आजच चालू केलं काय खण ती नवी
नाही मी काल कालपसून चालवी माझं
हव का
हा
नाही काबड तोब ल उल ती मग आमच्या दोघीच्याच लागूलेप कोणा लि जब लागणार किजब लागन कोणाचच नाही लागन यथझ बर बर बर
हा
ब
ति मिंत झाले?
म बस त्याग जाग
सात मिनिटं झाली.
त चयच
त्या सरुताईला पण करात काय करून फोन पाच हो
कस काय? हे आता दिसात पाणी जास्त त
अरे कताई
हा
हॅलो हो तय मी काय म्हणरले म्हटलं त्या तईला म्हणा तुम्हाला तुम्ही कर सांग का मला पाच मी करतेन म्हणा तुम्हाला पाच
हे तईचं नावर राहिले आता फोन घेऊन याला राजूरला
हह हा
ह
आणि
राजूरला जाईल राजूरला बोलणच लागेल त्याच्यावर,
त्यांला नाही बोलत दे
ही म्हणती लवून द्यायच बोलायचं काय म्हणला मग बोलणच लागत त्याच्या‌
हा.
हा स दोन मिनिटाला तीन मिनिटाला बोललं चालतं त्याच्यात
हा.
काही नाही त्याचलं की बोलातचं राहिला पाहिजे म्हणजे‌,
हम्म ह्. किती मिनिटं झाली त्याला?
बइ चा बईला चालला चालतो म्हणल्या आणि माणसाचा माणसाला चालतो. आणि मी एक. संदीप भोम कार्यामध्ये ये
काही नाही होतो माणसाला बी बोलल काय होतय त्यात.
हेन म.
मग ओळखीच्या असल्या.
खनवे अरुणवेई मंदूर आता.
हा का.
हम्म कोणी कय तर कोणी कय
मी तर काल भगवानला केला होता अँकिंग करायची माल त्याला
कुलशुंद्या आयला म्हणजे उजूनता मागून हम्म ते पाहि त्याकडं काल बेसा काय शक दर्शक बंद होत खस हलत म खरच
नाही भाज तर किती काय.
इथ लावेल
काय माहिती नीट उगला तर बरं ये, तुम तुमची बी जणी राशन आहे ना ठीक जण आमचपती गजण येणारी आमचपतीकजण येणारी
चौघ जण क जाची. बई त्या पाळून जातच नाही उरलाला घांडर असत पाळवर चिड का खायचं काय जातीन ताडाताडा येतीलन तडातडा
जोरकू केटलाम पडतो र ह किडू तर जाऊ चिड पाडवू ना, जरी कोण? राणार
तई
खायलाग लागे आम ना फोन चचाली फोन त्याो सकाळच्या रुून अच्छा अच्छा अच्छा् लाग
मधवई
ह
दहा मिनटं झाले मी परत एक कॉल करते तुम्हाला,
झाले.
हा मग करा तुम्ही एक कर एक करते मी तुम्हाला आत लगेच ह.
करते म्हणलं मी परत एक कॉल. हॅलो
तुम्ही जेत आ का तपर्यंत आम्हाला वा,